बोलू नाजिया काय म्हणाली काय केल आम्ही का?
काही नाही कॉलेजच्या बोलत बसलेलो आ ही भक्ती म्हणली भक्ती ती काय म्हटली विचार पहिला स्टेफी कुठे घेणार आहे विचारलो मग प्रीती विचारलो मग आजे तू विचारलो मग म्हंटली स्टेफी काय घेणार आहे इथं डिकेटीला नाहीतर मग व्हय घेणार आहे अ अ वायडी घेणार आहे म्हण आणि भक्तीचा काय विचार आहे म्ह तिला एकटीला जायला नक हे आलंय, अस म्हणाली अन प्रीती काय वारनेला घेनार म्हणालिया म्हण
हम्म आणि ती स्वतः
हम्म
ती स्व
ती स्वतः सांगली किंवा
त्यास्नी भात बारीक होतोय काय म्हटलं. भात अजून व्हायचा हाय. काय म्हणलीस?
ती स्वतः म्हंटली वारणा ह्याला सांगलीला किंवा कोल्हा तुला बघणार हाय ती.
हा हा म सांगली नाही तर कोल्हापूरपेक्षा डी के टी चांगल हाय.
हम् सांग की म तीला
हम् मी काय नाही बाई सांगणार तुझ तू सांग.
हम्म हम्म
ती पुरगी तशीच करतिया राधा. मी तिला आज मी गेटच्या आत घेतच नई. वांगी, वांगी न्यायला येत्या ती. ह पन्नास रुपयाला पावशेर सांगालिया. मी म्हटलं काय पंचवीस ला आपन अर्धा किलो आनलंय. ह
माहित हाय काय शिवराजला डिस्चार्ज द्यालाय आणि आत्ती बरोबर दवाखान्याला गेलीया किती कोइन्सिडंट बघ की.
म हाय की एवढ शेवटच्या दिवशी आहे. शेवट शेवटच्या दिवशी तुमच्या आणि मला म्हण पानी आलंय म्हणून मला मी नको म्हंटल मी गावाला आली. म्हणजे पण त्या अ स्वय घ्याय लागलेल्या होत्या. मग कशाला गेलती दवाखान्यात? मला म्हणाय लागलिया. ह काय करत नाही म्हातारी. आणि आज करून बी म्हटलं. होय चल जा तुम्ही सगळं होय दवाखाना पण ये कस जाताय बघा? काय सांगू तुला अता? मग ति माहीत नाही होय तिला?
नाही तिला कसं माहिती.
आपलं ते ठर अ संध्याकाळी आणि कशाला फोन केलती?
संध्याताईंना मी विचारायला फोन केलती सगळे घरी घरचे बरे आहेत का दहा वेळा विचारली म्हणे इकडच
कोणाला?
दिदीला फोन केलती विचारपूस करायला शिवराजची शिवराजचं म दिदीने सांगितलं शिवराजचं ऑपरेशन झालं म्हणून म सांगितली का नाही मा पण काय बोलली नाहीत अंजली पण काय बोलली नाहीत म्हणाल्या म्हणून
केला तर बोलणार.
गरज नायये तुमची मला चालू केली का नाय.
लक लोक होती. एखाद रोज तेवढी हो भात बारीक करुया ते चपाती चालू हाय म्हणलोत ग
कर नको मोबाईलला करू सुरवात झाक मस्त शिजतंय तेज्यावर एकदम बारीक झालं मग अस
हे झाकु हेच्यावरती
हा ठेव ठेव बाय.